हा ग तुम्ही बोलत राहा तिकून, आता आला का?
आता येतय ना आवाज येऊन राहिला ना.
तेच म्हटलं, काय नेटचा प्रॉब्लेम-
हा हा तो रेंज चा प्रॉब्लेम असतो की नय तो होतय ते तस, नाय त आता मी तीन कॉल केले की नी त बोलण झालं ना
हाव का
झाला का स्वयंपाक?
स्वयंपाक झाला जेवणं झाली.
हो.
हो.
काळजी नच कराव लागत तुम्हाला लवकर लवकर
हाव हाव वावरात जातात ना ही सगळे जण लेकराचे डबे येती शाळेची
हो नाहीतर काय वावरात जातात आता वावराची काम आहेत का ओ
न्हवे
आता हे उन्हाळा लागला की मंग शेवड्या पापड
हो.
मंग त ते धूम लागते तुमची.
हाव
जेवायलाही फुरसत नाय सापडत.
नाही ना गरम केलेलं दिसत नाही सापडणा झालय.
नाय त काय तो तरी अजूनही काय झोप तेल बाया सुरू ये का?
हूं हूं हूं हूं हूं हाव चालूच हाय म्हणजे पीठ येऊन पडेलय म्हटलंय पापडाईच माहीत
हाव ना सांगत ना त्या दिवशी त्या ताई
मी पडेलाय पण आणखीन दोन तीन जणीचे कनाय पानाची
त्याच्यापासून जरासा टाकायला टाकायला लाव त्याळे बरं मांगवा वेळी त्यांना आवडतंय खा मग ते हे वरखेळले चालले. हा ते काम चालूच रायतात काही ना काही
हो तुमची झाली अस ना वावराची काम चालू आता.
हो वावराची काम आता असतं डवरे वखर सुरूच काही होत खत टाकनं पण ती हम्म पाणी चालू ये आजच्या दि थांबलं पाहिजे म्हटलं हे आजच्या दिवस त ते काआचं काई
कालच रिमझिम रिमझिम चालूच काय ओ ते
हो ना चालूच ये काय माहीत आता असं उद्या बी दवरे चालतात की नाय इथं काळजी न झालं की बरं होतय असं वाटतंय. काळजी न झालं की बरं होते.
हाव हा
वावरातली कामं इकडे आता केळीच एका बरी काही केळीच काही टेन्शन नाही ते सपा झाली.
संपप्पा
हा झाली सफा केली म्या बी उधळी गेली ती दहा हजारा.
बाप्पारे
मग ते आपल्याला काय जमते काय ते? हो ना केली त्या माणसे ना सप्पा. सटवायचे पैसे ठेवले आप बघीतल
थोडे किती होते. की
हो पोरी शाळेत गेल्या ना आवाज कमी येतय तुमचा.
म मा मोबाईले आवाज कमीच आहे.
आता आला.
आला का?
हो काही ना काही बरा आला.
स्पपाशी तोंड घेऊन मसा लागते. कर
येले माले येले असा कमीच मी नि कानापाशीच घेऊन बसतो म ते आयकू आल बाई.
हो
तो ही मोठा घोर आहे मग. मागल्ले आले असतील ना तुम्हाले पैसे?
नाही माझा आता कालच चालू झाल ते.
हो का नवीन केल का चालू?
ते अ म्हणजे मागचे चालूच नव्हत झाल पहिल्या वेळेस चे आले.
हो
आणि डबलचा जो टास्क होता तो काही बी माझा चालूू नाही झालता.
हो काय
नाही तर मग आता त्या दिवशी चालू करून दिलेल मले हा.
हां
माये काय चार पाच चार तर पाच फोन झाले म्ह चार पाच अस फोन झाले.
हम्म
कालच चालू केला तो.
नाही मग ते तीस आहेत तीस करा लागतात पूर्ण.
हाव ना तीच करा एका एकाला लावतो फोन एका झाला की त्याचा त्याचा झाला कि तेचा.
हो आता काळजी काळजी नाही आता किती दिवस आहे आण किती दिवस नाही. झाला आता पाच सहा दिवस झाले ते चालू वयाने.
हो हो
चार पाच दिवस झाले बी.
हाव चार पाच दिवस झाले.
होतात ना काळजी करावी लागते फक्त पटोपटो.
हो ना राहिले पाहून करायला लागले.
हे बघ हजार पंधराशे आले तर बस झाले.
हो
मी केले होते तर मला आले होते ना.
हां मग डबलच्या याचे आलते का तुम्हाला?
हो डबलचे आलते मले पहिले आलते डबलचे आले मले. नऊशे रुपये हम्म. नऊशे आलते डबलचे काही असे खाली गेले काही म्हणजे तीन चार खाली गेले.
हो जातातच नाओ ते पहिली पहिली फार माहित नसती की नाही.
आताही खाली गेले यातली एका पोरीला खाली गेले पाच सात कॉल खालीच जायला.
हो हो
पण ते कसय मंग ते एकापरी हजर राहतात पण काही प्रॉब्लेम येतेस ना तो.
हो की
आता आपण पहिले सांगूनच ठेवतो की तेले की तुम्ही हजर रहा म्हणून.
नाही त्यासाठीच त्याले पहिले फोन करा लागते की हां. एक फोन उचलजा म्हणून.
हो नाही तर काय.
हम्म
काही पोटेले काय केलं आज नाश्ताफाष्टा पोराले काही नवीन विषेष केला नाही काय काही?
कही नाही केल नवी विशेष आ बेसन आणि पोळी दिली ताकातलं आज मंगळवार आहे भाजीपाला संपला रे बीचार्याओ आज आज करायला.
हो ना
आज ताकातलं बेसनच दिल मग.
पोट्टेई हो ते स्वयंपाकात स्वयंपाक सगळच होत असेल तुमच्या घरी लवकर.
एका मागे एक लागले की लागले मग.
हो नाहीतर काय.
सात वाजता पासून घतले की चालू होऊन जाते.
चे डबे होतात आणि सारच होते.
हो
काळजी न जातात ना सगळे.
हो नाशते बायजात कोणाला पोहे पाहिजेत.
हो नाही तर काय
हो
एक सारखे पोट्टे तीन चौघही शाळेत जातात.
हो
मी तर आता जेवण करता करताच कॉल केले मी. त्यायचे घेतले दोघीचे.
हाव का.
हो जेवण करता करताच म्हटल पहिले करून घ्या हे. मग नाहीत मग रेंज आता रेंज आहे म्हणून लागू राहिले ते फटाफट नाहीतर ते लागतच नाही.
नाही नाही रेंज गेली की लागत नाही ते नाही.
किती क लोट घेतला शेवटी थकली. म्हटलं जाऊ द्यायला काचाताय नाय लागेल पुर थकली शेवटी सोडून दिला म आतलं पाोउच उद्या काय आय तो
हाव तुमच्या पोरी गेल्या काय शाडेत
हो त्या गेल्या शाळेत त्या दोघी तिकडे हम्म हे आरतीला टाकलं ती गावातच अ ती गावात हम्म गावात कॉन्मेट हाय ना आता कुठे बाई वरखळ हम्म यावर्षी गावात हाय ना के जी नर्सरी के जी वन
हाव का चांगला हाय ना
हूं ते आपल्या शाळेत झालं ना हे
हूं हम्म
नाय ना मंग ते काई बाई ते हिंवर खेळले जाल लेकर रायतात अनं लोळणन पोळनोन ते वकात
हाव
पहिले पहिले मागच्याा वर्षी त न्यून देऊ पण रायास न
नाय त गावातला गावात पण लगती
ये गावात कस होतय मनाने जातय का पोरी मनान येतय.
हा हा
तिच्याच्यान वाटलं हे गावात पुरते.
नाय बरं केलं कुठे काय सवय लावा लागते लेकरले फक्त
हं हं सवय लावाय लागते.
हो लावासाठी पाठवाव लागत मंग सवय झाली की झाली.
हाव हा मोबाईलचे कनी बटनही खराब झाले बिचारे कायच कराव यायचं.
हो ना ये कपडे ही वाळतयेत नाय या पावसानी पाणी पावसाळ्यात चे पंख्यात टाकू टाकू ते बी मुरून निरमूजले होतात.
मशीन घेऊन घ्या ना ओ एखांदी
मशीन काय कुठी ये मशीन आता आपल्या हातात दम हाय तिथलक बरं
नाई नाई कपडे सुकवा त मशीन मंग त्याच्यासाठी थोडी असत धुवायसाठी
आपले ये वावरातले कपडे यात ना एवढे काई निघत नाहीत ना ते वावरातले कपडे त्या मशीनीनं
अ हा या पाणी पावसाचे सुकतात ना मंग त्याच्यात फक्त सुकयलाच टाकायचे ना आम्ही सुक्यायला टाक
हो हो हो पाणी पावसाळ्याचे ते सुकूनही काढते.
हाव हाव
ते आहे बरोबर आहे ते सुकून काढते मंग ते पाणी पावसायचं टेन्शन नाय.
पंख्याखाली टाकली की रातभरात तर कपडे कडकड होता.
हूं
म्हणून बा आम्ही घेतली ना लाडक्या बहिणीवर घेतली आम्ही मा मागे तिघी चे ही पैसे, अरे बाप रे! म सासूलेही होत की ना चालू पहिली पहिले सुरुवातलेच
हां सुरुवातले पहिले पहिले
हा तेव्हाच मग आम्ही पैसे जमा केले ते
हम्
आणि मग ते करून घेऊन घेतली तेवढी मशीन ते
पूर्ण आली असीन वीस पंचवीसची?
हाव, हाव
पंचवीसची येते, पंचवीस सव्वीस
हाव हाव ऑटोमॅटिक हाय की नाय ती?
हम्म
मग एकवीस ते पंचवीस पासून सुरुवात हाय त्याची वीस पासून
पस्तीस, चाळीस पासून सुरुवातय त्याची
हाव हाव
अति हिवरखेडले च घेतली अशील ना?
ह आमची इथ काय नायीच आकुठवरनं आणली वाटते ये ताईनं दादानेच आणली
हो काय? आकोटला चांगली, भेटते मग
हाव हाव तिकून आणली ते हं
काय बोला काय समजतही नायी पण ते बोलावं लागतंय असंय ते आता
हाव
झालं पाहिजे पूर्ण ते डॅश झालं काम
हॅलो!
ठेवा मंग आता
मी काय म्हणेल दहा मिनिटं झाले
हो
अणं मी लवुका तुम्हाला मग?
हा लावून पाहा बाई
हा उचल जा म
आम्ही हाव ऑनलाईनच आहोव, लावा
हाव हाव ठीकय म लावते